हॅलो!
हा बोला ना. झाला का स्वयंपाक?
नाही हो व्हायच आहे स्वयंपाक करतो आता.
हाव काय गेल्या होत्या का मग पार्लरमध्ये?
हो गेली होती ना.
तुम्हाला तर हो का तुम्हाला तर मस्त किट भेटली बा.
हम् काय काय भेटलं त्याच्यात हव ना रविवारी येत. तो रविवारी मला टाईमच नाही ना तुम्हाला काय सांग
बाई सगळ्याच तसच आहे वो मला एवढं थकून जाते व तू बोलवलं ना. असं जिवार येते व तुला काय सांगू पा इच्छ इित आहे पण ल जिवार येते.
हो ना आणि तुमचे किती रुपये घेतले ति न? हा!
तीन हजार.
हो का ते गवर्नमेंटचा आहे ना क्लास.
हव.
हो तर माहित आहे का माझ्या दिदीन केला ना पंचवीसशे रुपयातच केला गव्हर्नमेंटचा.
हो का?
हाव ही पाचशे रुपये जास्त घेऊ राहिली तुमच्या जळून ती. इकडे सगळ्यांना माझ्या ज्या मैत्रिणी तस नाही त्यांना माहित आहे. श त्यांना शिकवायच तिकडून भेटते गव्हर्नमेंट कडून.
ह् नोव का?
हो आणि ही तिच्या जवळून पाचशे रुपये तुमची एक्स्ट्रा घेऊ राहिली.
हम्म! हम! म्हणजे इले पाय- पाचशे पाचशे चौघची किती घेतली ती न दोन हजार काढली.
कार मग
म्ह
आणि तिकडून बी भेटू राहिले न ते एका विद्यार्थ्याचे कि ते हजार का काय भेटू राहिले ते. मग. माझी दिदी कालच सांगे म्हणे मी म्हटलं पूजा मामीनी लावला म्हटलं क्लास. त्याईच्या जवळ सोनाली नाही का म्हटलं तिच्याजवळ हो का म्हणे कि क्यू राहिली मी म्हटलं तीन हजार आमचे तर पंचवीसशेच घेतले म्हणे आणि आमच्या शाळेतला मॅडम आहे ना! त्यांना लावला तर उन्हाळ्यात त्यांचे पंचवीशेच घेतले. आणि कीट सेम तशीच कीट. किट सेम तशीच जे तुम्हाला भेटलं ते सगळं.
हो हो हो! हे बी सांगेन मा मैत्रीण बी सांगेन मले मी ते खेड्यावर गेलो ना ती राहाले.
हा हां हां!
तेव्हा तेही सांगे ना मी अडीच तुभरले म्हणे आम्ही शिकून ब राहिलो म्हणे त्याच्यातनी. तर तू तीन हजार कसे काय भरले म्हणे! म्हणजे ना इकडून बी हे सगळे पाचशे पाचशे काढले इन. आणि तिकडून बी तिला भेटणार म्हणजे तिकडून तिले पाय मग. हो चौघ चे ते चार हजार आणि हे दोन हजार बाप रे!
हव ना हो!
न हुशार निघाली हो हे तर. सपनातईली म्हटलं मी मंगाशी बोला म्हटलं सपना तई तुम्ही सांगा म्हटलं तिले.
तर तुम्हाला त्यांना सांगितलं होतं ना आधी.
हो! मला आधीही ना सांगितलं म मैत्रीणन एवढे नाही म्हणे पैसे. ते मॅडला तीन शिक. वायचे घेत म्हट पाचशे अन् अडीच हजार त समो पाठवले म्हटलं ते किट भेटली त्याच्यासाठी त.
त्यांना माहिती आहे का पंधराशेचीच की ट भेटते ती. हा दिदी सांगत होती ना पंधराशेचीच किट भेटते म्हणे.
मग पंधराशेची किट आणि मग हजार रुपये शिकवायचे घेते का ते‌.
हजार रुपये म्हणजे? हा हा मग म्हणजे हजार रुपये ते देतात म्हणजे शिकवायचे. त्यांना भेटते हम!
वि नाडी भर! त्याला म्हणत ना!
हो ना मग अडीच भेट अडीच भरले दिदी ना तर पंधराशे रुपयाची किट भेटली. आणि पंधराशे रुपयाचे त्यांना म्हणजे हजार रुपये त्यांना शिकवायचे घेतले.
हम्म हम्म हम् तेच तर म्हटलं.
हम् इ ना
हीन पंधराशेची किट घे हो. आणि पंधराशे ची किट ह. म्हणजे पंधराशे अन पंधराशे मग तिन लय काढल्या इकडे एकीच्या यचावर. पंधराशे म्हटल्यावर पाय ना चौघच्याच्यावर किती काढली तिन.
साठ सहा सहा हजार रुपये.
ह पाय सहा हजार रुपये काढले इन.
मग.
हे सहा हजार आणि तिकडून येणार आहे चार हजार एकाच्या याच्यावर. बरेच काढले हो मग एका हाप एका महिन्यात
दहा हजार काढले तिने.
काय ना. नाही मी तिला उद्या बोलतोच तिले मला सगळेजण म्हणून राहिले म्हणतो. ते मॅडम आहे म्हण तू शाळेत नाही तिनं बी सांगितलं म्हणतो मी तुझ्या काही नाव सांगत नाही तिले.
हा हा.
नाही तिला म्हणतो ते मॅडम आहे म्हणतो आमच्या इथं म्हणतो ते बी करून राहिली म्हणतो. पण ती संध्याकाळची जाते म्हणतू पाच वाजता शाळा सुटली. कि ती सहा ते सात वाजेपर्यंत जाते म्हणतो तर तिला मा सारखी सेम किटा आहे म्हणत म पाहिली म्हणतो जाऊन. तिच्या घरी तिले दाखवत मी ते बाई. कोणती आहे आहे ते यक अन अडीचच भरले म्हणतो.
हो अडीचच भरले मणा पण तुम्ही कस काय म्हणा. सगळीकडे जे पण मना गव्हर्नमेंटचे क्लासेस घेताय मना बायपास व किती जण. घेऊ राहिले आपल्या कारणजात खूपण घेऊ राहिले ते.
हो खूप जण हे इकडे हांडेबाईशी इकडे कोण आहे?
हांडेबाईशी इथ काय मिल गड्या .
नाही हांडे पाहिजे इथं नाही म्हणजे इथं गल्लीत कोणी आहे का पार्लर तिथं?
काय माहीत बा.
ह तिथं बी हे देशमुख हे समोरचं घर नाही का पोलीस झाला त्याच्या पुरीन दोन हजारच भरले म्हणते दोन हजार भरले म्हणते ति हेच अशीच किट आली.
पण आता शिकायला जेव्हा जायचं ब तेव्हा मी शिकायला जाईल म्हणे मग.
हो का हाऊ ना. पण नाही सगळीकडे पंचवीसशे दोन हजाराच तुम्हाला माहित नाही मणा काही. पण सगळीकडे नाही का पंचवीसशेस रुपये मण.
हो हे हे बी सांगेन मला मैत्री. आ तिला बोलणं करून दिल ना म्हण ईक म्हणतो तू मग आता.
हा तुमच्या त्या मैत्रिणीला बोलायला ला हाउ ना. पण त्या गव्हर्नमेंट करून भेटू राहिले ना मग त्यांना घ्यायला नाही पाहिजे असे तीन तीन हजार.
मग.
हम्.
आला माहित नाही एवढं माहितच नाही मला एवढं माहित असतं म न. तूच म्हणलं दिर मग मी दुसरीकडे लावलं असत ते मैत्री नाही मैत्री तिकडे लावलं असत. हो मग हो ते मणेच ना बायपा चा थोडं अलीकडे देविकाची शाळा आहे ना
हा हा हा.
हा त्याच्या समोर पार्लर हाय तिथं तिथं शिकून राहिली ते मैत्री. हो तिथं शिकून राहिली ते मैत्रीण तिनं सांगितलं मला अडीच हजारच भरले म्हणे मी.
हाव ना अडीचच आहे सगं तुम्ही नाही का तुम्ही मनातील मणा आमचे मेहनतीचे पैशे आहे म्हणा बा पाचशे रुपये आमच्यासाठी ले गोष्ट आहे म्हणा.
आणि ते म्हणते की मी अडीच हजार समोर पाठवले म्हणते मला काय पाचशे रुपये त भेटू राहिले म्हणते तुम्हाले शिकवायचे अशी म्हणू राहिली.
गव्हर्मेंट करून भेटते त्यांला शिकायचे.
हम्म म्हणूनचत नाही एवढं उ हे करून राहिली ते.
हाव ना.
तरी तिजे तर दोन गिराईक आले होते तर ते काय माहिती काय झालतं. हेच क्लास घेता का म्हणे तुम्ही तर.
हा हम्म.
तुले फोन आला वाटते.
आं
फोन आला का तु
हाव मला पॅरेंट्सचा फोन आला जाऊ द्या वाजू द्या. पॅरेंट्स पागलच करतात फोनं परवं हाव ना मी तर मॅड होऊन जाते ते पॅरेंटसची फोन आले की.
अव ऐकना काल मला ना शुभम सारखा सेम असं समज की शुभम डुप्लिकेट शुभमचाच डुप्लिकेट
कोण
कून हाय आला मले याच्यावर व्हॉट्सअप वर शुभम सारखाच होता दिसायले. अंगात बी आन दाढी बिडी चेहरा शुभम सारखाच दिशे. मी म्हटलं शुभमच आहे का हे? मी म्हटलं या नो कसं काय हाय पाठवलं गड्या म्हटलं हा तर बोलत बी नाही म्हटलं पात बी नाही म्हटलं. चालं घ घरी गेलं की ये तर वाकडं तोंड करून बसते म्हटलं यांना कसं पाठवलं गड्या म्हंटलं मला. पाहिलं पेया झूम करून फोटो ते सेम दिसे मग मी घरी आली. मंग ते मामाने पाहिला फोटोन दे ते पण हे कोण म्हणे म्हटलं काय माहिती म्हटलं हाय आल्या गड्या म्हटलं अन फोन आला होता म्हटलं मग फोन आल्यावर म लक्षात आलं हे शुभम नाहीये अ त कालची मजा तुले सांगतोना मग त्याने फोन केला म्हणे हॅलो म्हणे ताई म्हणे मी हेच्याऊन बोलतो म्हणे मला हे कार्य ऐप आहे ना
हा हा हा.
तर याच्यावर माझे टास्क पूर्ण व्हायचे आहेत म्हणे तर ज्याचे ज्याचे नंब्र दिले म्हणे मी त्यांला फोन करून राहिलो अन ते बी कुठचा माहित आहे का?
हा. कारणज हा कारणज आहे दुसरा अकोल्या जवळचा. अलीकडे आपल्या अमरावती जा
हा हा तिथून बोलून राहिलो म्हणे मी म्हटलं मी कारण जाऊन बोलून राहिली ते तर म्हणू कोणता कारणजा ताई म्हटलं मी कारणजाला आड. ते म्हणज मी कारण जा हे सांगितलं त्यानं मग. आता मामा म्हणे तुला कसा काय फोन आला म्हणे.
ते आईली आला होता. आईला आला होता असाच. हा म्हणे मी त्या ऍप मधून बोलत आहे.
फोन आला म्हणजे इकडे कोणाली कशी फोन नाही आली म्हणज मामा भडक. भडकले होते रात्री.
मण माहितच नाही तुम्ही जॉईन. झालं मण मला वैशीने आत्ता सांगितलं की म्हणे या मामी जॉईंट आहे म्हणे म्हटलं हो का मला माहीतच नाही म्हटलं. मी राजमामालाच फोन करू करू परेशान करू र''--''
नाव का. माझे झाले आता तेरा झाले.
हो काय.
हो मला काल चालेत. ता आज करून राहिली मी दिवसभरात सोनालीला केले मी चार वेळा. केले सोन आलेले आणि हेच येळणे.
हाव काय.
हा सोनाली आहे तिचं नाव येळणी.
हो हो हो,
हम् चार केले तिले मॅ. चार बोलण झाले आणि एक झिरो गेला समजा पाचकाल होणार होती मग तिची.
म्हटलं माझे तर दोन तीन झिरो गेले.
हो का माझा एक झिरो गेला आणि एक नऊ झिरो चार वर कटून गेला.
हो माझ्याच्यात दोन तीन झिरो गेलेय. हम् हम ते आवाज नव्हता येत ना मग कट करायला लागलीत मग काय मग. झिरो झिरोच गेले ते दोन तीन कॉल तसेच गेले माझे जाऊ द म्हटलं आपले मग. पुढचे टास्क भेटतात ना पटकन आपल्याला ते पैसे भेटतात ना मग. हम्म ते पटापट करायचे.
हो मग केले ना मला पंधरा आलेत आता तेरा झाले माझे. हम्म तीर चौदा पंधरा आता. हा पंधरा साठी आता दोन बाकी आहेत माझे तुझा झाला की मग मी तुला. परत लावत.
हा परत लावा हा चालते ना फोन.
हा एक चार वेळा पाच वेळा लागते कॉल.
हाव.
हो मी सोनाली लाला ना पाच वेळा पण तिने उचलला नाही म्हणून ती एक झिरो गेला.
हो ना.
हम्म जाऊ दे काही नाही होती एक झिरो.
झाला का स्वयंपाक.
नाही हो करतो आता काय करा विचार करली भाजीला तर आहेाय. मग ते भाज्या पाहून मं मन भरून चाललं.
होव ना.
हम् भाज्याही नाही खावा ठुरायला ते बरबटीले पाहिलं के यासाठी उद्या कराव.
अ देविकाची शाळा सकाळून त्या दिवशी आली एक दिवस माझ्यासोबत. आणि मग काय काल आली होती काल आणि आजपासून सकाळची शाळा लागली तिची.
हो ना पाहे ना.
हो ना. तील काय म्हटलं तुम्ही, मागेच हो ना. मी तील सा काही काय म्हटलं मागेच काय म्हटलं होतं देविका. पप्पाला कशाला म्हणत मी तिकडूनच जातो. माझ्यासोबत चालत जाई म्हटलं, मागे आली होती. चांगली ते आठ आठ दिवस गाडीवर नंतर काय झालं काय माहित.
ते तुझाच वेळ काहीतरी झालत वाटत ना माऊ.
नाही. माझं तर तेच राहते टाईम तोच आहे माझा. हम्म!
मामा घरी राहतात ना. मामाला वाटते काय नेहमी नेहमी हे कराव तिले म्हणून अस हे असल.
ले ना मी तिकडूनच जातो ना. माझा रोड तोच आहे ना जायचा.
हा हो हो बरोबर आहे. आण तयारी केली की पाठवून द्यायच. तिकडे मामाांना आता मी तर नसतोच घरी. मी तर आठ वाजताच जातो.
मी तर मागेच म्हटलं होतं की. देविका इकडून आपण सोबतच जात जाऊ. येत जा माझ्या गाडीवर तेवढच पप्पाचे पेट्रोल वाचते म्हटलं,
हा फक्त घ्यायला पप
हा घ्याल मग राजू मामाला पाठवले.
कारण की तु उशिरा येतं ना.
हो. मी उशीरा येते मला सहा साडा सहा होतात. कधी कधी साडेसहा पण होते मी किंग असली तर एखाद्या वेळेस
हा ती साडे म्हणजे पाच वाजताच सुटते तिची शाळा.
हा.
हम्म.
हो. वेळ लागते मला यायला. खूप दूर आहे ना शाळा.
हम्म.
हा.
तू ह्या शाळेत दूर जाऊन बसली बिचारे.
हम्म, जाऊ द्या आज ता काय करता. नाही हो इकडे पेमेंट नाही ये माहितीय का. सहा आणि सातच हजार रुपये पेमेंट हाय. आता मग किती पेमेंट झालं. चौदा हजार झालं ना या वर्षी.
अरे बापरे, मग आता पार्टीत जमते मगं.
हाव, मग आता पार्टी दिऊ ना मगं.
कायची देतो सांग. चिकन नॉनव्हेज ची का शाकाहारी देतो.
नॉनव्हेज तर मी खाऊनच नाही राहिली. शाकाहारीच दिन. एखाद्या एवढे तेजा मग मस्त नॉनव्हेज किती दिवस झाले खाऊ घरी आणत नाही दादा. मग मी खाऊस नाही राहीली. परभणीत खाल्लं होत आता गेली होती ना मागे. तेव्हा खाल्ल होत मी दोनदा.